हॅलो
हॅलो
काहार, कश्या आहात?
मी चांगलं आहेत, तुम्ही कश्या आहेत?
हो, मीही मस्त आहे.
अ बोला
काय म्हणता मग? आमच्या इकडें म्हणजे माझ्या एका भावाचं लग्न आहे, म्हणलं मला थोडं म्हणजे शॉपिंग वगैरे कशी करावी काही नाही विचारून घ्याव म्हणलं.
बरोबर आहे. शादी हे प्रत्येक च्या आयुष्यातील एक महत्वाच्या आणि आनंदाचा क्षण असतो. दोन व्यक्ती दोन कुटुंब आणि अनेक नाती या प्रसंगी एकत्र येतात. त्यामुळे लग्नाची तयारी योग्य प्रकारे करून खूप आवश्यक असते.
हो! हो! हो! म्हणजे लग्नाची तयारी आपण म्हणजे हेच केलं पाहिजे आपण स्वतःच्या हे नाही केलं पाहिजे एकदम उत्साही कारण लग्न हे लाईफ मध्ये एकदाच होत.
बरोबर आहे, शादीची तयारी फक्त खरेदी करून आणि सजावटीपुरती मर्यादित नसते. ती मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक तयारी ही असते. लग्नामुले दोन व्यक्तीच्या आयुष्यमान मोठा बदल होतो, त्यामुले नवरा नवरी दोनाही नव्या जबाबदारासाठी स्वतःला तयार करणं गरजचे असते.
हो ना हो ना म्हणजे लग्ना लग्नामध्ये म्हणजे कसं असतं. दोन कुटुंब एकत्र येतात. खूप सारी नाती आपण म्हणजे जुळून घेतो. खूप सारी नाती नवी जुळतात.
बरोबर आहे शादीची तयारी अनेक महिन्यापूर्व सुरू करते होते.
हो ना दोन कुटुंब एकत्र यायची म्हणल्यावर खूप सारी तयारी ही असते. ते
बरोबर अं सर्वप्रथम लग्नाची तारीख आणि स्थल निश्चित केले जाते. अ यानंतर पाहुण्याची यादी तयार करेली केली जाते. अ किती लोकांना आमंत्रित करायचे. कोणत्या नातेताई नातेवाईकांना बोल्याचे याचे नियोजन केले जाते. आणि लग्नासाठी मंडप सजावट अ जेवणाची व्यवस्था संगीत कार्यक्रम, फोटोग्राफी
चार पाच दिवसाचा कार्यक्रम ठेवला जातो. एका दिवशी संगीत ठेवलं जातं दुसऱ्या दिवशी मेहंदी एका दिवशी म्हणजे मुलांकडे लग्न जर असेल तर मग मुलीला मुलाकडे बोलूवन म्हणजे नवरी जे असते ना त्याला नवर देेवाकडे बोलवून घेतात चार पाच दिवस अगोदर. मग ते एक दिवस संगीत एक दिवस मेहंदीचा कार्यक्रम एक दिवस देवाचा कार्यक्रम असे चार पाच दिवसामध्ये ते फंक्शन म्हणजे हे कर मनेज करून हे करतात. हॉल वगैरे बुक करायच असेल तर व मॅनेज ह करावं लागत.
बरोबर आहे आणि वधू आणि वर याच्यासाठी क कपडे दागिने आणि इतर आवश्यक वस्तूची खरेदी केली जाते. अनेक कुटुंबातील सदस्य ही आपल्या आवडी नुसार कपडे तयार करतात लग्नाच्या वातावरण स सर्वत्र उत्साह आणि आनंद दिसून येतो.
हो ना आणि तो म्हणजे आनंद हा खूप म्हणजे महत्वाचा असतो. लाईफ मध्ये कारण तो लग्न झाल्यानंतर परत तो आनंद आपल्याला घेता येत नाही. जो काही आनंद आहे. ना तो लग्नाच्या अगोदरच. म्हणजे सगळ्या आपल्या आपल्या बहीण भावासोबत एन्जॉय करणं आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करणं. तो एक उत्साह वेगळाच असतो. की आपला म्हणजे कोणाच तरी आपलं इथे लग्न आहे. आणि आपण त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे कुठलीही गोष्ट एकदम व्यवस्थित हास्य मुखाने सेलिब्रेट करतो.
बरोबर आहे. आणि शादीच्या तयारीमध्ये घरातले सर्व सदस्य सहभागी होतात. कोणी पाहुण्याची व्यवस्था पाह पाहते. कोणी सजावटीची जबाबदारी घेतो. तर कोणी अ जेवणा च्या व्यवस्था अ कडे लक्ष देतो. तर त्या मुळे कुटुंबातील एकोप आणि प्रेम वाटते.
हो हो हो
आणि आजकाल अनेक लोक लग्नाचे बजेट आधारित ठरवता. त त्यामुळे खर्चावर नियंत्रण रा राहते. आणि अनावश्यक खर्च टालता येतो योग्य नियोजना मुळे लग्न सोहला अधिक यशस्वी होतो. ह लग्न हा केवळ एक सभारंभ नसून नवीन अ नवीन जिंदग्याची सुरुवात असते म्हणून लग्नाची तयारी करतात. आनंद बरोबरच जबाबदारीची जाणीवानी अं आणणे आवश्यक आहे.
हो ना म्हणजे तो एक आपल्या लाईफ मधला सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट भाग आहे. म्हणजे सगळ्यात मोठा भाग आहे तो.
अं शादीची तयारी फक्त अं तयारीमध्ये वेळेचे व्यवस्थापन खूप महत्वाचे असते.
हो म्हणजे तेही बसून आपल्याला ठरवावं लागत. किती लोकांचं जेवण बनवायचं किती लोकांना आपण बोलवतो परत त्यांची व्यवस्था कशी करायची नाश्ता च कसं करायचं चहा पाण्याच कसं करायचं स्वयंपाकामध्ये काय काय मेनू ठेवायचा परत ते मेनू सगळ्या पुरवणी कसा पडेल ह्याच म्हणजे एकदम व्यवस्थित जर हे झालं ना नियोजन लावलं ना ते एकदम व्यवस्थित होऊन जात सगळ.
बरोबर आहे. आजीच्या काळात पर्यावरणपूरक लग्न कर्या करेडी अं लोकांच्या कल वाढत आहे. प्लास्टिकचा कमी वापर अन्नाची नासाडी टाळणे आणि साधणीपणाने सभारंभ अं करणे या मुले समा समाजाला चांगला संदेश मिळतो. लग्नाच्या दिवसची पाहुणाचे स्वागत हस्तामुखे करणे ते देखील महत्त्वाचे असते.
हो हो ते तर पूर्ण म्हणजे तोच भाग खूप महत्त्वाचा आहे सगळ्यांचं व्यवस्थित स्वागत करणं त्यांचं सगळं व्यवस्थित करून त्यांना म्हणजे परत त्यांच्या गावी पाठवणं आणि पहिलं कसं करत होते की गावीच म्हणजे जिथं आपण राहतो तिथेच लग्न ब र जास्त म्हणजे अस कुठे हायफाय वगैरे करत नव्हते पण आजकाल कस ट्रेंड निघाला आहे सगळीकडे म्हणजे जे मंगल कार्यालय आहे हे आहे त्याच्यामध्येच लग्न करणे एकदम व्यवस्थित हायफाय म्हणजे ज्यांना होत नाही त्यांनाही तस त्याच प्रकारे लग्न करावं लागतो.
बरोबर आहे. शधी केवळ मोठा खर्च नाही तर प्रेम विश्वास समज समजूत धारणा पण आणि एकमेकांकी पण ते आदर याचे नाते आहे आणि त्या मुले लग्नाच्या तयारी सोबत या मुलांनाही मह अ दिली पाहिजे.
हो ना. कारण लग्न हे एक म्हणजे अशी एक आपल्या जीवनामधली एक असं हे आहे जे प्रेम भावना संबंध सगळ्याच म्हणजे एक मिलन होऊन जात की सगळे नाते जुळून जातात नवीन नाते भेटतात नवीन म्हणजे सगळी माणस. आपल्याला भेटतात मुलाकडच्या आणि मुलीकडच्या
बरोबर आहे. शादीची खरी तयारी सुंदर कपडे दागिने किंवा सजावट यामध्ये नसून एकमेकांना समजूत घेवण्यात प्रेमाने अ बाळगण्यात आणि नवीन जीवनासाठी स्व तला तयार करण्या असते.
हो ना अगदीच बरोबर बोललात तुम्ही
अं लग्नाच्या दिवसची किथली मित्र मित्रो सोबत घेतलेले फोटो
हा मित्र मैत्रिणी फोटोशूट ते सगळं आपल्या सोबत आयुष्यभरहत त्या आठवणी इतक्या गोड असतात ना ते आपण म्हणजे लाईफ टाईम आपल्या सोबत ठेवून आपण ते बघू शकतो आपले नातेवाईक आपले मित्र मैत्रिणी सगळे जण येतात आपल्यासोबत फोटो वगैरे काढतात ती गोष्ट. म्हणजे आपल्यासोबत कायम राहात. ते फोटो काढलेले.
बरोबर आहे.
लग्नाची केटली रस्म येतो जे खूप यादगार आणि अं एकदम मतलब रंगतदार बनते.
हो ना. लग्नामध्ये म्हणजे जे आपले पूर्वज वगैरे राहतात किंवा अस नवीन राहतात ते सगळे म्हणजे ज्यांच्या गाठीी भेटी होत नाहीत त्यांनाही आपण बोलावून घेऊन त्यांच्या सोबत गाटी भेटी करतोय चार चार आठ दिवस त्यांच्या सोबत म्हणजे वेळ वेळ पण घालो. मत मजा मस् करतो कारण आजकालच्या हे जॉब आणि शिक्षणामुळे ना खूप खूप जग पुढे गेलेलं आहे पहिलं कस करायचे सगळे म्हणजे अस एकत्र येऊन हे करायचे पण आता सगळे एज्युकेशन मु वगैरे किंवा श शिक्षणासाठी इकड तिकड गेल्यामुळे पण म्हणजे कोणाची गाटबेट होत नाही ते म्हणजे लग्न समारंभामध्ये सगळे एकत्र येतात त्या कारणामुळे मग ते सगळ्यांसोबत गाठीी बेटी होऊन जाते.
बरोबर आहे. अं शादीची अं शादीच्या अ सोला काही दिवसाचा असतो पण त्यातील प्रेम विश्वास आणि नाती संपूर्ण आयुष्यभर साथ देतात.
हो ना. लग्न म्हणजे लग्न खूप महत्त्वाचं आहे.
बरोबर आहे शादी म्हणजे केवळ मोठा खर्चा नाही पण अ खूप प्रेम विश्वास समजूतदारपणा आणि एकमेकील आदर याचे नाते आणि त्या मुले लग्नाच्या तयारी सोबत या मुल्यांनाही महत्त्व दिले पाहिजे.
हो ना मला तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं.
मी पण चला नमस्कार.
बाय.
नाही.